नमत बोला आपण आज बोलणारे लहानपणाचे दिवस.
हा चालेल
का बालपण
हो ना बायपण म्हणजे आपला
पिक्चर ना विषय बोल ना बाईपण भारी हॅलो हॅलो बोल नावाज.
रे मालदादी.
बला आपलं बालपण किती छान असतं ना लहानपणाचा दिवस चिंतामुक्त जीवन असत. तर. तिळणे आनंद मगमी स्वर्गाची जवळ. आई वडिलांचे प्रेम असते निष्पास नाते व. बघतो.
गरी वगैरे खूप सारे. सदा सदाची त छत्र थोड. हॅलो.
कोणेताही लास्ट. थोडी कनी